हॅलो आवाज येतोय? बोल ना. काय नाय बग झोपलीया बघा आता तू परत
काय स्वयंपाक केला होता आज?
आज बखो तांदुळश्याची भाजी चपााती वरण भात होता आणि त्याच्यासाठी ते तांदूळ त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि बीट बी आणि गाजर टाकलं होतं मी आज त्याच्यात ते आता उकडून घेतलय.
आणि मग नंतर मिक्सरला लावीण लाईट गेली होती ग मध्येच.
हा हां!
मगाशी त्यामुळं तर तो उठला लाईट गेली मग त्याला खाऊ घातलं दुसरं तसं काही नाही का ते पावडर पण पेस्ट म्हणलं नाय का तुला बनवून ठेवलंय. मग ते पहिला भरवलं मग आता लाईट गेली म्हणून ते केलं. ते भरवलं आणि कुकर करून घेतलंय त्याचं. आता नंतर तो आता उठला ना तर मग त्याला ते परत बारीक करून देईन.
आजम लय की काही एकत्र असल्यामुळे सगळ्या गोष्टी अश्या पोरांच्या वेळेवर नायत केल्या गेल्या
मग काय तर!
दे अच्छा काय पार्सल पार्सल खेळतो काय? आपका पार्सल आ गया थँक यू. सयकल वर गाडी सयकल गाडी, आ? पैशे आजीकडन घ्या तुम्ही जा ह जा. पैशे दिले ना पार्सल दिला मग पैसे कोण देईल
पैसे देऊन पण पोराण आले ते सगळ्या गोष्टी कळतात आपल्या वेळेस पार्सल काय काहीच नव्हत पोस्टवाला जायच कधीतरी पोस्ट ऑफिस ते पण बंद झालंय आता आता ना ग?
त्याला ना हो बंद झाला ना त्याला सांगितलं ना आईस्क्रीम पाहिजे कोणसा फ्लेवर चाहीये मॅम आप को असं विचारतो मग तुम त मग त्याला विचार ना का तुमच्याकडे कोणता व्हनिला आहे बटरस्कॉच आहे स्ट्रॉबेरी आहे मँगो आहे. हो पिस्ता आहे बर का. हा आपको आपको कोणसा हा सग सगळ्या फ्लेवर ची सांगतो आपको कोणसा चाहिये? मी सांगितलं ना दो स्ट्रॉबेरी फ्लेवर तर तो अग ते जसं ते भेळच ना फुटाने वाले कशे इ इडचे थोडेसे टाकू तिकडचे कसे टाकू तस तो खोट खोट नाही इकड आईस्क्रीम काढतो तिकडनं आईस्क्रीम काढतो त्या पिशवीत टकतो पिशवीला दोरी बांधतो. खोट खोटीची दोरी बांधतो लगेच ते दोरी कट करतो आणि पिशवी टाकून आपल्याकडे घेतो घ्या. आपका पार्सल रेडी हो गया.
बापरे अगं आमच्या बिल्डिंग मधली मुलं आहेत ना छोटी छोटी माझ्या मैत्रिणींची वगैरे
हम्म!
तर आहेत सगळेच आता कसं सगळेच आता सर्रास इंग्लिश मिडियमलाचं येत. सगळेच आणि एकमेकांना आता टेलिकॉम आहे ना घरामध्ये प्रत्येकांच्या आणि तिथं काय बाहेर इकड तिकड कॉल लागत नाहीत. पण आपल्या बिल्डिंग मधला अ जो रूम रूम नंबर असतो ना
हूं हूं हूं
त्याला लावलंस की कॉल जातो.
हूं हूं हूं
प्रत्येक मुलांना माहित झालय कोणाचं काय रूम नंबर आहे सगळं तर ते एकमेकांना कॉल करतात आणि हिंदी मध्ये बोलतात अगं खाणा खाया ये हुवा वो हुवा आणि त्यांचं काय ठरलंय आपण मोठे झालं ना तर मी मग माझ म्हणजे मुलं मुलीमध्ये सगळे मिक्स खेळत असतात तर माझ्या पप्पांकडनं मी गाडी घेणारे. मग आणि मी तुला मी मागे बसून घेऊन जाईनं हं म आपण पिझ्झा खायला जाऊ.
पिझ्झा खायला जाऊ.
आपण हे करायला जाऊ आपण इथे मॉलमध्ये फिरायला जाऊ अशी बोलत बसले का सगळे एवढा
अग मी तु तेेच सांगते ना हा तीन वर्षाचाय तुला बोलली का मी तुला का गौरी ला बोलली आम्ही त्या दिवशी बर्डेला बड्डेला गेलो त्या दिवशी इथून बाहेरूनच त्यानी गाडी करूस ना हा नही नही माझ्या भावाच्या मुलात मुलीच्या बड्डेला नई. गेली होती की मी तुला बोलली होती त्या दिवशी सोळा तारखेला त्याने गुलाबाच फुल उचलून घेत म्हटलं इथ समोर ना वेलकम होत त्या मुलीच लग्न झालं ते मग त्या वेल्कम मधून गुलाबाचं फुल उचलून त्यानी गुलाबाच रेड कलरच उचललं तिनि यलो कलरच उचलला म आम्ही आम्ही रिक्षाने गेलो त्याच्या घरापर्यंत मग रिक्षाने आम्हाला हा लांब ये थोडस त इथून आमच्या पाासून कमीत कमी सात आठ किलोमीटर राहत असलं दूर हो म जाणच होत नाही ना माझं मी जातच नाही त्यांच्याकड मग त्याने ते गुलाबाचं फूल अक्षरशा असं पॅक करून ठेवलं बरं का म ते गाडी ये ना पडायला चाललं होत म ते उचलून घेतलं मी त्याच्या हात तातून अनं बॅगेत ठेवून दिलं. तो झोपून जाय हा तीनच वर्षाचा तो झोपेत होता झोपेत होत म उतरला गाडी तुन रिक्षातून उतरल आणि तिच्या हातात त्याला गुलाबाच फु फुल दिसलं आणि त्याचं काय नाही दिसलं. मम्मा माझं कुठेय गं हे मग जाऊ दे म्हंटल तुझं गेलं पडून म्हंटल. नही मला पाहिजेच म्हणे म्हटलं का मला पाहिजे सांगितलं ना म्हणे म मंग पटकन पट कण काढलं ते पिशवीतून त्याला दिलं अग भावाच्या घरी गेलो. वहिनी फोनवरच बोलत होत्या, दरवाजा उघडला वहिणीने वाटलं मलाच देतोय बा वहिनीने पुढे हात केला त्यानी डायरेक्ट हात ओढून घेतला हातातून फूल ओढून घेतलं आणि तिला बघायला तू झोळीजवळ गेला कुठं झोपलेली तिला बघायला गेला तिला दिलं तेव्हा त्याला ती शांतता
मंग बघ
आम्ही एवढे हासलो एवढे हासलो म्हणजे केवढं कळतंय यांना म म्हणजे सांगितलंय नाय हिला दे का काय त्याने सांगितलं मला काशवीला द्यायचं य म्हणे तिचं नाव काशवीये.
काशवी
हम्म
नाव पण बघ आता किती वेगवेगळी झा
बघ ना त्याचं हर्षित आहे मुलाचं नाव माझ्या आणि तिचं नाव काशवी
पहिल्यांदाच ऐकलं पण हे काशवी नाव
एक काय म्हणजे नवीन युनिक आहे ते नाव
हा तेच अगं आता भयंकर युनिक नाव आहेत. तू ट्रेंड बघितला का तो माहित आहे मिक्स करून लावतायत आणि एक रील मी याचं शार्विल नाव ठेवलंय.
शार्विल छान आहे, शार्विल शार्दूूल हे सगळेच याच्यातच राहतात
अ शार्विल जरा वेगळं वाटलं मला कारण कुणाचच नाही ऐकलं मी आणि मला ते सापडलं होत ऑनलाईनच बघितलं होतं मी गुगल व वगैरे काही तर मिळालं
मग तू काही सर्च केलं म्हणजे नावाचं याच्यावरून ठेवलंय का?
नाही नावाच्या याच्यावरून नाही. मला ना त्याचा मी अर्थ पहिला बघितला हो मला मिनिंग महत्वाचं होतं. काय येतं वगैरे आणि याच्या पप्पांचं कसं ज ज्यांना म्हणजे कलावती आहे तुला बेळगावच्या माहीत असतील माहीत म्हणजे तर त्यांचे गुरु केले ना तर त्यांनी श्रीकृष्णाच्या भक्त आहेत त्या
हम् हम् हम्
तर मग या शर्विल नावाचा अर्थ पण आहे की श्रीकृष्णाचच एक नाव पण आहे ना प्रबळ इच्छाशक्ती असं ह्याच मिनिंग होत ते कृष्णा कृष्णाचंच एक नाव आहे म्हणून मग मला ते जास्त हे वाटलं होत की मुलगा जरी झाला तर आपण हेच नाव ठेवायच. असं होतं माझं त्यामळे मग तेच ठेवलं.
हर्षित म्हणजे आनंद आणि तिचं नाव ऐश्वरया ठेवलं तेव्हा आहे ना बाई सुरुवातीला म्हणजे तिचं नाव आम्ही युनिक ठेवायला पाहिजे होत पण तिच आम्हाला कोणीतरी सांगितलं की ती ए नावावर जास्त प्रेम तिच्या नावावर एच आहे मग आई असं सहज बोलली होती. माझ्या तिच्या जन्माच्या वेळेस मला खूप त्रास झाला माई आमची देवी एकवीरा होती ना आई म्हणे एकवीरई हा एकवीरा आई म्हणे तिला सुखरूप डिलिव्हरी होऊ दे्या एवढंच बोलली अगं काय ते डिलिव्हरी ते झालीच पण तिचं नाव बरोबर ए वरुनच निघालं.
बापरे म्हणजे बघ स्वतः आईनी हे केलं असेल
सर बरोबर तिचं ए वर नाव निघालं आणि मुलगीच झाली पण आणि ए वरण नाव निघालं मग आमच असं ठरलं ए वरन नाव ठेव निघालं म्हणजे मग काहीतरी नाव ठेवायचं मग असंच काहीतरी म्हणजे ऐश्वरय ऐश्वरय म्हणजे धनसप
पण चांगलंच आहे की ग ऐश्वरय हम् तेच ना
ऐश्वर्या ठेवलं मग तिच नाव आम्ही एक च
कारल्याला वगैरे
नाही नाही इकडे नाही नाही तिकडे तडे इकडे यालाच आमच्या एकवीरा म्हणजे धुळ्याला
ओके म्हणजे कार्लाच्या देवीच तिथलं कुलदेवत आहे ना का ती नाहीये
नाहीय नाही ती नाही देवी आहे ना कुललोकांची आहे
आगरी को लकां बरोबर
मी मराठा लोकांची नाही
एकविरा इकडची डुळ्याची ना
हा माहेरच एकवीर आहे आणि इकडचं आहे ना आमची रेणुका आहे
रेणुका देवी हम्म हम्. असं कुलदेवते आहे की अ
कुलदैवते कुलदैवते कुलदैवते.
खुलतैवत म्हणजे आता आमचं कसं हेय जेजुरीचा खंडोबा माझ्या माहेरचा आहे.
कोणता नाही आगम ते क ति
माहेरच नाही नाही ते कुलदैवत आहे. आणि तुळजाभवानी आहे ती. ते काय म्हणतात आराध्य देैवत. तस आणि ते पाहणे देव म्हणून पण असे वाटत तिरुपती
हा ते हा मग आमचं कसं आहे कुलदैवत आहे ना ही. ह रेणुका माताय आणि आणि आराध्य दैवत म्हणजे आपण खंडेराव महाराज म्हणतो ना.
हा हा मग ते जेजुरीचाच खंडेराया असेल. हम्म मग आमचा जेजुरीचा जो खंड खंडेर आहे. कुलदैवता आहे आणि तुळजापूरची तुळजाभगाणी आहे म्हणजे पहिला जेजुरीला जायचं आणि नंतर तुळजापूरला जातात.
हो हो नाही सहसा सहसा म्हणजे सगळ्यांचच खंडेरावर खंडेरावर हातोच ब दैवत म्हणून आणि प्रत्येकाचे कुळानुसार कुळानुसार देवीचा उद्धार करतात हा कुळानुसार देवीचा उद्धार होतो असे आमचे हां. तिकडचं माझं भांबरे कुळ असल्यामुळे तिकडचं. दैवत आमचं आलं ते एकविर आहे आणि इकडचं हा इकडचं दैवत
रेणु रेणुका मात्ता मग तुम्ही पुण्याला जेजुरीला वगैरे जात असाल ना.
माझं कुठच नाही लहानपणी च नाही त्या म तला सांगते काय तुला च होत नाही आमचं जाणं आता बघ मी जेव्हाची आम्ही जेजूरी लिहाला गेलोय ना बालाजीला त्याच्यानंतर तो कुठंच जाणं झाल्या नाही.
बापर पण आता मुलांना वगैरे घेऊन आता सुट्ट्या असल्या किंवा काय तस तरी कधीही नाही
चालय कुठेच नाही फक्त बल्डिंग म थडंफारथलंय इथे फिरणं होतं. तेवढंच कुठ तरी मिसळपाव वगैरे खायला गेलं. तेवढंच असं कुठं जाणंच होत नाही काही सेपरेट
नाशिकचे वरे कुठे आहे का निझं पाव फेमस.
थांमाता पुढचं.
चालेल हो हो हो हो.
थांब थांब.